येतंय ऐकायला?
हो हो येतोय.
हा... हा... बोला, बोला. हॅलो... हा... नमस्कार, नमस्कार बोला.
हा.. कशा आहेत म्हटलं?
हो ठीक ए... ठीक ए.
हा हा... आवरलं काम?
हो, आवरलं... आवरलं.
आपण आता इकडे... असं कोणतं तरी एक विषय बोलू.
हो चालेल.
तुम्हाला काय अनुभव वगैरे असतील तर शेअर करा... आपण मग तसं, थोडं थोडं, मध्ये मध्ये पुढं बोलत राहू
हो... चालेल ना, तुम्ही करा सुरुवात
कसं वाटतंय इथे आल्यानंतर तुम्हाला, इथलं वातावरण अ
छान वाटतं... असं काय नई... ह ह
काय करता तुम्ही सध्या?
अ... मला असं वाटतं ते... ना पर्सनल आपण नको बोलायला.
हा. हा.
हा हा हा
मग पुण्याबद्दलच असं जरा
हा पण असं काहीतरी... ट्रीप बद्दल वगैरे
कुठे कुठे, फिरायला वगैरे, गेलाय वगैरे तुम्ही
हा... आम्ही आता, आहे भरपूर ठिकाणी, आता नाशिक त्र्यंबकेश्वर किंवा अ... बाकी असं कोकण वगैरे फिरलोय
आम्ही पण कोकणात वगैरे... आम्ही पण कोकणात राहायला होतो. आमचं
अच्छा अच्छा
पण सगळं कोकणातच गेलेलं आहे.
हो का? ओके ओके. हंहं.. हंहं
रोहा रायगड म्हणून नाई का?
हो का? अच्छा अच्छा बरोबर.
खूप छान आहे, तिकडे वगैरेच
हो, छान ए... छान ए... कोकण छान ए
कोकण पण छान ए... आमचा असा ग्रुपने आम्ही फिरतो सगळ्या फ्रेंड सर्कल मिळून असं एकत्र ठरवतो... सुट्टीला वगैरे असं
हं
हा प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव शेअर करतो
हो ना बरोबर आहे
हो
हम्म
कस वाटतंय इकडे आल्यानंतर कुठे फिरायला वगैरे गेलात की नाही आ
हो गेलो ना फिरायला ह गेलो गेलो
इकडे खडक वासला वगैरे आलेले आहेत तुम्ही
अ नाही मी इकडे मी अ असं आता वेळ नसतो ना घरातल्यांना पण त्याच्यामुळे त्यांना जेव्हा सुट्टी असेल तेव्हा म्हणजे आता जातो आम्ही फिरायला असं अय्यप्पा मंदिर म्हणून आहे तिथे डोंगरावर ते बघायला गेलो होत
ह
ह म्हणजे
छान आहे पिंपरीमध्ये पण काही काही अ म्हणजे स्पॉट चांगले आहेत बघण्यासारखे
मंदिर खूप छान आहे डोंगरावर आहे असं
हा
हम्म आणि खूप वारा विरा आणि खूप छान आहे म्हणजे ते मंदिर बघितलं की प्रसन्न होतं आज गेल्यावर अगदी प्रसन्न वाटतं
परत अशे बाकीच्या पण काही गोष्टी आहेत य वै नवी देेवी मंदिर महा बालाजी वगैरे साईट ला पण असे छान छान आहेत एरिया कि तिथं आपण जाऊ शकतो आणि गावाकड चा अनुभव असा मिळतो तिकडे गेल्यानंतर हो
हो
खूप काही ठिकाणं आहेत क आपल्याला तिथं जा एवढं जायला शक्य होत नाही पण जवळजवळ असे खूप आहेत आजूबाजूला गावं वगैरे
न्यायला पण कोणतरी पाहिजे ना आपल्याला माहित नसतं असं
माहित नसत हो
हम् हम् हम् हम् हम् तेच बाकी तुम्ही कुठे फिरून आलात काय मे महिन्यात
अ मे मध्ये आता मी सध्या गावीच होते
हम ह
गावला होत त्यामुळे महिना गावीच गेलाय माझा आता आलीय दोन चार दिवसापूर्वी
हो का ह
हा आता सगळं रुटीन आपल्या इथलं चालू झालंय आवरावरी घरातलं वगैरे जर असं मुलांच हे शाळेचं वगैरे आता कॉलेजच ऍडमिशन वगैरे
हो.
खूप गडबड चालू आहे
हो रोज मुलांना टिफिन काय द्यायचं हा पण प्रश्न असतो.
दोघांनाही टिफिन लागत तिघांना सगळ्यांनाच टिफिन लागतात जे बाहेर जातात त्यांना
हो बरोबर आहे. काही काही हम्म काही काही शाळात कसं पोळी भाजीच लागते ना
हो नाही आता माझी मुलं आता कॉलेजला गेलेली आहेत शाळांच नाही आता
अच्छा ओके.
मोठी मुलं आहे त आता क्लासेस वगैरे चालूय. कॉलेज आ तर सुट्टी आहे ना.
हो बरोबर आहे.
त्यामुळे मिस्टरांना द्याव लागतं डबबा ते एक संपलेला आहे ज आपलं.
अच्छा!
आणि मुलांच आता सुट्टी एकाला सुट्टी एक केलाय. त्यांचं मस्य बरे जाग आहे.
हो ना.
हो.
पाऊस नाही.
वगैरे आहे का.
ह ह नाही आहे पाऊस.
हो ना पाऊस तर नाहीये पाण्याचे प्रॉब्लेम आहेत.
हो हो गावाकडे पण पाऊस नाहीे अजून.
नाही कुठेच नाहीये पाऊस आता वीस तारखेपर्यंत म्हणतात ते वीस नंतर येऊ शकते.
नाशिकला पडला वाटत दोन दिवस काहीतरी.
ह मध्ये म्हणजे पंधरा वीस दिवसापूर्वी झालं होत थोडासा.
हम्म आता जो दोन दिवसापूर्वी झाला होता. वादळ वगैरे आलं होतं काहीतरी असं.
काही ठिकाणीच ते पडते आता पुण्यातलं पुण्यात पण. पंधरा वीस किलोमीटर वर पाऊस पडतो. थ पडतो तिथे नाही असं आहे म्ह जे सगळी. सारखा पाऊस पडतच नाहीये आता हे अवकाळी असं कधी कधी येतय.
हो बरोबर आहे.
हम्.
तेच या्यायला पाहिजे खरा पाऊस.
हा हे पावसाची गरज आहे सगळ्यांनाच आहे गाव. डे पण आहे आणि शहरावाल्यांना पण गरजच आहे कारण पावसाशिवाय काहीच पर्याय नाहीे ना दुसरं.
हो हो ना हा बरोबर आहे.
पाणी वगैरे येतय का व्यवस्थित.
हो हो आहे आहे आमच्याकडे पाणी आहे.
नाही आता हे केलंय ना पाणी कपात केलीय ना.
हो तरी पण आहे म्हणजे येत आहे.
हो ना आमच्याकडे आता दोन दिवस झालं पाणी नाहीये.
होका.
दिवसाड पाणी येणार आहे आता.
अच्छा!
असच विषम संंख्या समसंख्याना तरढ हे करणार आहेत ते.
जरा पाऊस चालू झाला ना तर सगळं सुरळीत होईल.
हम् पाणी खूप कमी झालंय ना धरणतलं. त्यामुळे मग असं पाणी कपात केल्याशिवाय पर्याय नाहीये वरूनच.
बरोबर आहे.
बाकी कुठे अन पुण्यात फिरलेत की नाही. दगडू शही इकडे सारसबाग.
नाही तीन-चार, तीन-चार दिवस झालेत ना हम्.
हा हां. तेच नाही आणि नवीन आल्यामुळे कुणी असल्याशिवाय जाता पण येत नाही एकटेला.
आणि तसं माहितीय तुळशीबाग वगैरे आणि सारसबाग पण. गणपतीला वगैरे म्ही तसं पहिलं जाऊन आलेल आहे पण. अ नाही गेलो
बाकी बरे येत सगळे.
हो बाकी ठीक ठीक. चाललंय आता कसं आपलं रुटीन वेगळं दुसरीकडे आपण आल्यावर ते रुटीन वेगळं.
हो.
हम्म तेच.
माझं पण आता तेच घरातले सगळी आवरावरी काम जराशी गावाकडे अस आपल्यामुळे थोडे पेंडिंग काम राहिलेली आहेत. त्यामुळे एक एक एक एक चालू आहे.
बरोबर आहे. बाकी?
मजेत ये. ह. मागे आम्ही इकडे दोन वर्षापूर्वी गेलो होतो बाहेर फिरायला वगैरे जर आउट ऑफ पुन्हा छान वाटलं जरा येऊन. बाहेरच पण असं म्हणजे अ अनुभव येत आणि सगळा प्रवास प्रवासात काय काय अनुभवला मिळत व वेगळे्या आणि स्वाद आणि छान वाटलं तिकडे जाऊन पण असं. वेगळं काहीतरी बघायला मिळालं.
होय ना प्रवासातल्या ओळखी पण आपल्या लक्षात राहतात पण
हो प्रवास आता ट्रेननी प्रवास होता दोन दिवस
हो हो ना.
खूप नवीन माणसं भेटली
हा हा.
ओळखी झाल्या काही अनुभव शेअर झाले.
हो बरोबर आहे.
कुठेही निघताना आम्ही असं थोडं ग्रुप न निघतो म्हणजे कसं सगळे असले की जरा मजा वेगळीच असते ती. ग्रुप मध्ये फिरण्यात एकट जाण्यात आणि ग्रुपने फिरण्यात मजा वेगळी अस ते आणि आपण एकत्र ये गेलं की मुलांना पण थोडी सवय होऊन जाते.
हो आम्ही पण गेट टुगेदर करतो किंवा मग असं कधीतरी अस एक एखाद वर्ष आम्ही असं सगळे नातेवाईक फिरायला जा तो असं करतो.
कारण एकत्र गेल्याशिवाय आपल्या एकमेकांशी बॉन्डिंग होत नाही मुलांच्या ओळखी होत नाही आता कस सगळ्यांना असं एकटे एकट राहायची सवय लागलेली.
हो.
असं एक अनुभव शेअर होतात हे मुलांना पण कळतात एकत्र गेले की त्याचा फायदा पण खूप छान होतो आणि मन असं प्रसन्न होऊन जा त आल्यानंतर आठवणी नऊ दहा दिवसाच्या आठवणी त्या एकत्र राहतात.
हो आणि पहिलं कसं आता म्हणजे आता ह्या ह्याच्यात आपण लग्न कार्य ह्याच्यात एकत्र जमतो ना.
हो.
हा त्याच्यामुळे मग गेट टुगेदर केलं की सगळे येतातच वर्षात ना एकदा असं भेटणं होतं सगळ्यांना
हो
ठीक आहे तुमशी बोलून खूप छान